हॅलो
येता का आवाज
हा हा येतो तुम्हाला
हा येतोय भया आपल्याला पोंग्या आना जायना ह आला दुकानात
काशी विकायला आलेते पाकिट
कीट आन म्हणले मी त्याला त्यो जायना
ला दुकाळ अस किरणावाले येत नाहीत की मोठ्या मोठ्या प्याकिट ते का रे
हा तेच दुकानदार त्यांनी दिल नाही ना ते
ह का लाईटेक का नाय ना गण
हा ना बाई माय फोनला चार्जिंग नाही तुम्हाला राखेल न्यायचं का
आं
पप्पा म्हणलं तुमाला जरा आकल ड्रमपेट बर का तिथं
आम्हाला आल ना जवारीने आल का रॉकेल
नाही- नाही
का बंर
काय ना तेवर जाला आणि मुख्यमंत्र्याला विचारला
मागच्या बारयान दिल होत म्हणून म्हल मी
पावसाळ लागल्यावरच काूहुन बंद केलय
मला दिलं बाई एक दा बाटली लाकेर राखेला जाऊ दे बाई मला काही गरज नाही जायची
कध दिलं
मग मागच्या माहिनतच आणल
हा मी मागच्या महिन्यात आणलं होत
अहं
त्या ड्रम बाजूल घे बर का भाईया
पीठ राहुदेग बाळा
हा ना लईगबळ झालंय
अं
ढग फुट झाली लई आभाळ झालेय ऑनलाईन
हा ना लाईटा येईना मी म्हंटल बाया बा मा कुण्यांकड टाकी भरून घेऊन दिं जायचं मोठं बला पडेल म
पाणी नाही तुम्हाला नेहा ना मग येधून
पाणीस नाई
दोन चार ड्रमा जा ना मग घेऊन इथ मस् टाक्या गच भरल्यात.
आ इट धुन धुयचंय इथं धुयचंय धुण धुयचय सेढ जीवावर आलाय मला
अ ना नाहीतर मग इथ आणून द्या इथच पा ती बाग दोनहीं इकडच आणन तिथं दगड टाक पाठीमाग धूई तिथच
कधी तवा एवढं
इथच पाणी घ्यायचं गच्च भरेल टाकेन ते दगड टाकन तिथ धूई
हुं तेच कराव ना लाईट जरणे लाईट जरणे लीन
हा मला धुवायच आजून धून
अं
निम्म राहिलय छकुलीन निम्म धुतलं होतं.
मं आता निम्म नी धूतल कोणतच नी धुतल दिदीनी
नाही ना म निम्मं धुतुतलेल आहे छकुलीनी पण म्हातारीचे कपडे ताबा बाहेरचे कपडे तेन निघायचे म्हटलं मग मी धुते ते
भैया तेवढेच राहिलेले मयचं साडी बाकी काही नाही
मन म्हंटल मोठं धुणय पाणीच नायी
सांडं बर का बया एवढ्या राखेलचं वाटुळ होईन. साडल बर का रे ऐकतच नाय त्यो जाऊ द्या.
गरम होऊन राहिलं हवाच लागना
दहा माणसाचा पडवीत हवा लागना मरणाचं उन चटकू राहिल.
तुम्हाला पडवी तर आम्हाला कुळ इड याची एकूण लागायची मणजी टी उडतीया दाद्याने टाकले ड्रमन बसला बाहेर
तिथं लागु राहिली का घरची हवा
हा का जर लय गर मु राहिला दाद्या जाऊन बस जागेवर तर मोर आलेय आग
हा का
ह आंघोळ कर गार पाणी मग गरम नाहीच होन जिवड जिवड जव
ब आताशी तीन मिनिटं झाले ब माय
आह
आतशी तीन मिनटं झाले
हा
पास पुठई का बाकी प वांच्या फोन सकाळी काही संध्याकाळी काही होऊन जाते ना आ मायकच राहिला
हा ना म वाले अजून आता तीन राहिले
हम्म
मी आता केलं का आं
य त तिसरा आहे ना
नाही ना
मग
दुसरय हा
हा का
हम् आताच केला नि तुमला एक कॉल आणि येऊ एक कॉल
हा
मला अजून ज तीन कॉल करा परराप करावा लागतील कारण की अजून नवीन जर जर आलं अजून बघ
हा मग म्हणूनच मी म्हणल ते नविनचं पण पहिलं तसचं राहून जात मग ते पैसे निट अ पूर्ण भेटत
हम्म मी ना आता तुम्हाला तीन कॉल मी आजून तीन कॉल रप रपा करते
हा
आई
माहिती आहे त्याच्यातले सहा राहिलेले आहेत बरले ते करून पावं का काय नंतर ते पहिल्या हेच्यातले
हा पहिल्या याच्यातले मी काय पाच करून घ्या ना
मी साह च करेल आहे ना मग ते सहा म्हणंते नाही म चौदा झाल आपलेले सहा राहिलेत
लय गरम होऊ राहिल बाई अदी
हम्
काहीच नाही त्या बाबाचीय ती राह दे बाबाला जा की रे आवी लस्सी नको आणू तूला मॅगी चाचन मॅगी खाय आर पोट भरण ना काही करीन हा मग आत ते दीडशे कायल ठेवलेत
जाईल की याच्यावर मी करत नाही. तुम्हाला मी नाही म्हणणार तीला दे म्हण हा हा आलतो आग तोळा पुुडा खातोत कही म्हणत नाही का होत तुला गबस काय मांजर फोन चालूय हा फोन चालूय शांत
काय चालुय काय म्हणत्या
आरडावरडाच काम चालू म्हणलं फोन चालू शांतील धरा
हं ए दादा दादा प्लीज एवडा तांब्या भरून
सहा मिन्ट झाली अजून चा
लाईटनी याव बाई मा एक राहिलय आता मी संध्याकाळीच करेन तुम्हाला.
नाही ना मला अजून तीन कार मी आता आजून तुम्हाला उदुन करीन पोर
हा ना संध्याकाळी इकड लय ऊन चटकु राहिलय म्हणलं
हा ना
बाजीवर इथं बोळखंडीत जोपले होते ते ऊन इकड इकडच येऊन राहिले.
तुम्ही कोणासणी मग पहिलं केलते फोन
आं
सिमा ताईला केलता का
केले बाई दोन तुला दोन केल्या आता एक करायचंय फक्त तेवढं एक पाहते म्हटलं पूर्ण मग दुसरं कोणता टाक्स येतोय.
हा त्या फोन ऊच चिनन त्या कुठे का
मी सकाळी त्यांनला किती वाज केलंता माहिते का साडेसहा आठ वाजताच केलता.
हा का
हं त्या म्हणे मला गावाला जायचंय म्हटलं मग आता नाही करायची मी मग आहे की नाही. तर आजचे दिवस नि करायचे म्हणलं मग त्या करताईल तिथं आज आता गाडी घोड्यावर जात ता आणि आता बोलताण बसतान टाईम जाईन ना त्यांचा
हा
त्याच्यामुळे मग म्हणलं आता सकाळी एक केलाय काल एक केलता, कालच होऊन गेले असते. पाय त्यांनला पण त्यांचा आहे ना जो आपल्या आल्याता
हा ना मी आल्यावर केलं ना याचं आणकी फोन मारलं ब्यालेस संपत आलं.
संपायच्या आधीच घ्या फोन करून नाही तुमचा बॅलन्स टाकूस तवर त्याची का जाईन मुदत संपून
धड बॅलेससुद्धा टाकता नाही आलं.
हा ना मग पप्पा दाढी बिडी करा. हा ते नाही का तुमच्याकडे तसं मग ब्लेडचा पाननी करा.
काय झालं?
हम्म
काय झाल?
पप्पाला म्हणलं दाडी बिडी करा.
हम्म.
ह्यो फोन ठिवला का एक साधा फोन करमाला
कोणाला तुमाला का?
हा तो झालं का मंग बोलायचंय थोडं याचावर नाही बोलता येणार तुस साधा फोन कर
बरं
हा
चालू चालू काय करते पोरी
पोरीने खाल्लं पिल्ल आता परत मंदिरावर गेले काय याला म्हणत जा आन मॅगी आपण दोघं खाऊ वीस रुपये म्हणलं वीस रुपये देते
त्याला त्याला शाबूदाणा खातोस म्हणा
शब्दाना खातो का जाई नाणीकडे वई आरशन माक फुकणार छकुली गायन कुठे गेली
मी म्हणणार होते दोघीला काय झालं तुला मी म्हणणार होते तुम्ही शाबुदाणा खा काम्यानला हे म्हणलं जाऊदे त्यांना मॅगी खायची
हम
आपलं बसावा किती सोडले सांगलं का ते
झाले का नाही
का काय हो
किती राहिले
नो मिनट झाले
साडे नऊ मिनटं झालेत ना
हम् नाही तर मी त्यांना म्हणणार होते शाबुदाना ना तुम्ही तिघे इथ खा म्हणलं
हा
काय म्हणतो तो
जाऊ दे त्याच्या काय कुडं नादी लागती
आय मी खाईल चार वाजता खातील पो पोर
त्याच असं ईद आणून द्या ईद कोण आणून द्या इथे यावा खावा
पण आता आड म्हणून म्हण शेबजला खय म्हण
दहा मिनट
झाले दहा मिनटं ठू ठुवा